हॅलो
हॅलो
हा बोला
हा आवरलं काय? चहा पाणी
होय होय झाला बघा, तुमचा झालं काय च्या?
होय होय आवरला, आता स्वयंपाकाची तयारी आणि काय म्हणताय काय चाललंय?
काय नाही बघा तुमचं सांगा.
हो आज कॉलेज
आज कॉलेज नसतय ना
सुट्टीवरती
म्हणजे अजून कॉलेज चालू झाले नाही.
नाहीये काय झालं हा
हा क्लासेच नाही तर अभ्यास
व्हय हा हा मग आता कशाचं काय करताय नेमकं?
तर आता मी युट्युब वर जे व्हिडिओ येतात ना शिकायचे जावा स्क्रिप्ट असू दे रियक्ट असू दे नॉलेजचे असु दे त्याचे व्हिडिओज बघतो त्याच्यातन शिकाय लागलोय व्हय व्हय
मग आता कॉलेज कधी सुरू होणार आहे.
आता महिना दोन महिने तर व्हायचं आता
होय काय हा हा मग आता महिना दोन महिनेनी निवांत.
आमचं म्हणजे काय नाही अऍडमिशन आणि हे तर जरा टाइम घेणार आहे मग मग जरा निवांत असणार हाय.
होय काय हा हा मग आणि दुसरं काय प्लॅनिंग मग दोन महिने कुठला कोर्स वगैरे
आता ते बघायची ऑनलाईन की कुठला चांगला हाय आपला
हा
काम कसं चालू हाय?
आहे आहे व्यवस्थित आता आमचं काय रोजच रुटींग सुरूच आहे. लवकर उठायचं असं डब्बे वगैरे करायचे मुलांचे
होय
मग साडेसात आठ पर्यंत सगळं आवरंतय तिथनं जरा योगा करायचा मग नाष्टा वगैरे करायचा आणि आवरून स्कूलला जायचं. हेच की आमचं रुटीन
हा मग स्कूल किती दहा ते दोन असतयं. मग दोन वाजतात आता अडीच वाजतातच यायला मग अडीचच्या पुढं जरा येऊन जेवायचं. मग जरा ज झोपायचं एक दोन तास विश्रांती घ्यायची. तिथनं आणि मग तोपर्यंत मुलं येत्यात शाळेतनं मग संध्याकाळची तयारी झाली सुरू.
हम्म.
हा हा. तुमचं कसं काय मग रुटीन?
आमचं आम्ही साडेआठ पर्यंत उठतो. नाही तर आठ- पर्यंत उठतो. मग - जरा व्यायाम करून घेतो. अर्धा तास नाही तर एक तास-
हा.
व्यायाम म्हणजे आपलं आसन करून घ्यायचं- आणि जरा थोडंफार- ध्यानाला बसायचं होतंय. मग- आवरून घ्यायचं. ते सगळं झाल्यानंतर नाष्टा वगैरे सगळं करून घ्यायचा -
हा.
टाईम भेटलं तर तिच अभ्यास करायचं.
हा हा.
नंतर जेवण आपलं जेवण. परत अभ्यासाला जरा बसवायच.
हा हा.
तर ज जरा झोप आली तर झोपून उठायचं. संध्याकाळच राहत- खायच प्यायचं नंतर- होय असंच चालू आहे बघा.
चालू आहे काय? हा हा. मग आई वगैरे तुमची काय करते?
म आई हाऊस वर्करच हाय.
हा. मग तुमचा व्यवसाय वगैरे काहि घरात आहे?
होय. आम -आम - आमचे बाबा अ बाबांची माग आहे खाली.
हा.
हा आणि चार माग आहेत साड्यांचे.
साड्यांचे माग आहेत काय? मग छान साड्या असतील की ओ कशामध्ये आहेत असं साड्या?
जरीच्या साड्या आहेत आणि शालाच्या आहेत. होय होय
हा हा आणि आता बायकांना हल्ली साड्यांचं वेड भरपूर- ह
होय. खूप म्हणजे आमच्या पण महाग महागाच्या साड्या आहेत. म्हणजे अ चालूच होते रेट आपली अ हजारच्या पुढं आणि-
हा हा. मग मोठे जरी - असलेले आहेत काय? मोठे जरी काठ असलेली.
होय होय. मोठे जरीचे काठ आहेत. अ- आणि असं डिझाईन पण खूप छान छान आहेत.
आहेत काय? हा हा आणि लेडीज- ती पण साडी असूनं कानी दुसऱ्यांचीच छान वाटते आणि घ्यावी वाटते.
होय होय नेमकं आपण जातो फक्त बघायला आणि होतय का- तर वेगळ तर ते आपण घेऊनच येतो.
आपण जे मनात ठरवलेलं असतंय तसं घेत नाहीत. हा. तुझ्या अंगावरची साडी छान दिसते बाई. तसलीच साडी मला पण पाहिजे.
हा होय. हम्म.
असतय आणि, काय म्हणताय.
काय नाही म तुमच, म्हणाल आणि,
मग निवांत ते, एसटीच ते कार्डच काय बघा, ते हाफ तिकीटच केलासा काय ओ.
अ नाही हो अजून,
अव करा की, सगळ्या लेडीज मी केलं की, भरपूर म्हणजे त्या म्हनाल्यात काढायलाच लागतंय. ते, कार्ड ते,
होय. होय आन -
हा. एक तारखेपर्यंतची मुदत आहे बघा त्याची.
ह तर.
हा.
मला त्याच्याबद्दल काही जास्त माहित नाहीए.
हा हा. अहो, माझ्याकडे आहे माहिती. सांगू काय मी तुम्हाला?
म सांगा की,
हा, हा, हो का ते कार्ड कानी, एक तारखेपर्यंत आता मुदत आहे. आणि ते आम्ही करतोय सोडा, म्हणजे त्याची, मशीन घेतलेली. आमची, तुम्हाला जर काढायचं असेल तर, तुम्ही येऊ शकता आमच्या घरी. किंवा तुमच्या आसपास जर, भरपूर बायका अस तुम्ही सांगा म्हणजे एकमेकांना सांगितलं तरी चालतय, भरपूर बायका गोळ्या होत्यात. जर तीस, चाळीस बाईक, झाल्या तर मग आम्ही, स्वतः मशीन घेऊन तुमच्या घरी येऊ शकतोय, आणि नंतर कार्ड आल्यानंतर कार्ड द्यायला पण, तुमच्या घरी येऊ शकतं.
तुम्ही डिलेव्हर पण कर
हा हा तेच कि म ते कार्ड साठी, काय काय लागते बघा, अ मोबाईल, आधार कार्ड, आणि स्वतः व्यक्ती लागते. कारण, थंम घ्यायला लागतो ना,
अच्छा, अच्छा,
असं आहे ते, आणि आता कसं झालंय ते, कार्ड असेल तरच, हाफ तिकीट मिळणार आहे, नाही तरर मग फुल तिकीट काढाव लागणार आहे.
म्हणजे आमच्या इथं, अजून ती आल्या की, नाही अजून माहित नाही.
होय काय,
होय,
ह् हम्, तरी पण बघा, चौकशी कराव तुम्ही.
होय, होय,
हा नाहीतर मग, फुल तिकीट उगीचच काढत बसावं लागणार ना.
हो आमचं कसं, तुमचं ते महाराष्ट्र पडते, आमच्या अजून ग,
हा, हा, हा,
आहे शक्तीस माहिती पण मी खरं अजून ते, पण खूठपर्यंत आले, त्याच काही माहित नाही ना्,
हा, हा, काय म्हतत,
चाल असणार कि म कार्ड,
हॅलो?
हॅलो! तुमचं कार्ड झाल, काय नाही तुमचं झालंय,
हो, हो, आमचं झालं बघा कार्ड काढलंल आहे, आम्ही.
अच्छा, अच्छा बर झाले म्हणजे तुम्हाला जरा येत, जाताना, जातना बर वाटते. गरजच नाही का तर, कुठं कॅरी करायच्या,
पण लेडीजच आहे, हाफ तिकीट असल्यामुळे.
होय, होय,
प्रत्येक ठिकाणी लेडीजच जाय लात घरात कार्यक्रम कुणाचं काय असलं की जेंट्सला म्हणतात बसा घरात आम्हाला हाफ तिकीट आहे आम्ही जाऊन येतो
होय होय तसच चाललंय सगळ्यांकड
गर्दी एवढी आहे की नाही,
होय, खूप गर्दी आहे, आमच्या इथं पण लेडीज ना फ्री असते. गर्दी होते ना,
हा, हा तुमच्या इथं फ्री च आहे काय? प्रवासाला,
होय होय म्हणजे आम्ही स्टेटच्या आज जर प्रवास केलो तर आपल्याला फ्रीच आहे म्हणजे जरा बॉर्डर क्रॉस करायचं असलं तर ते पुढच तिकीट थोडंफार घेतात त्यां तेवढंच
असं आहे काय मग लेडीज जेंट्स दोघांना पण फ्री आहे
नाही नाही फक्त लेडीज ना फ्री आहे ते पण फक्त त स्टेटच्या बायकांना तेवढंच आहे आधार कार्ड दाख होन हा म्हणजे आम्ही ह्याच स्टेटचे आहे म्हणून ग्रुप दाखवायला लागतो मग तेनी आम्हाला ते देतात म्हणजे तिकीट
हा हा अस येतय कारण आता प्रत्येक ठिकाणी जाईल तिकड लेडीज विचारतात असते अर्ध्या तिकिटाचं केलं काय अर्ध्या तिकिटाचं केलं काय ती चर्चा
तेे कस असत आपल्यालाही माहित नसते ना कि किती विचारले ब
हा तेच कि आणि लेडीज ला एखादा विषयच पाहिजे असते हे करायला हम्म
ते तर हाय
हा हा संध्याकाळीच जेवण वगैरे कोण आई करते का तू करतेस मदत आईला
होय होय आई करते मग मी जरा मदतीला जाते कधी कधी
होय काय हा हा
हा काय नाही ब तुमचं सांग
आम्ही निवनतो मग आज काही मेंदू ठरवलाय की नाही जेवणाचा
जेवणाच आपली मेथीची भाजी असणार आहे आणि अ चपाती अ आणि भाजी जी अ
मग मी तिचजी बरोबरचत तु्ी करीत जरा छान वाटतेय ना
नाही नाही चपाती पण छान लागते की
लागते का ह हा आमच्यात कस कर म्हणजे मेथीची भाजी असली की भाकरी कंपल्सरी लागते पालेभाजी असली की
हो
हा
आमच्यासं काही नाही आम्ही खातो अ आ एक एक केेली तर भाकरी केेली तर भाकरीवर पण जाते चपाती केेली तर चपाती व खातो असं असते ना
हा हा मग मेथीच्या भाजी काही डाळ घालून करताय काय तशीच नुसती लसणाची फोडणी देऊन
अ लसूण आणि डाळ घाल
करताय काय? हा हा. अ नुसती मिठाचे लसणाचे फोडणी देऊन पण, खूप छान लागते आओ भाजी मेथीची.
एकदा नक्की आम्ही ट्राय करतो या.
हा हा छान लागते, तस एकदा करून बघा, भरपूर लसूण घालायचा, हिंग घालायचा. आणि मीठ घालायचं. एकदम सुंदर, आणि गरम गरम भाकरी बरोबर, तर ती गरम गरम भाजी एवढी छान लागते क नाही भात पण खाण्याची गरज नाहीये भाकरी आणि त्या भाजी बरोबरच जेवण होते
अे वा माल बन एकला कधी तर ट्राय म्हणजे ट्राय करून बघतो म्हण
हा हा चालेल चालेल चालेल चालेल ह हा ठेवक आहे मग बाहेर जाणार आहे जरा आम्ही पण
बर का? बर बरं जाऊन जाऊन येतो.
हा चालते, ठेवते.
हा ठेव.